तर तर तू
हो मी फ्री आहे.
थोडं मला वाटत की दैनंदिन जीवनाबद्दल बोलूया.
दैनंदिन जीवनाबद्दल हा
काय बोल काय म्हटलीस तुझा आवाज थोडा ब्रेक झाला हा आता येतोय क्लिअर. तुझा आवाज थोडा ब्रेक झालेला, आता येतो एक क्लिअर.
हो हो बरोबरं ऐकून घ्या आता दैनंदिन जीवनाबद्दल बोलायचं म्हणतेस तू मग मला असं वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये पण आपल्या कस आहे कि आपण अनेक पॉइंट की ती मध्ये बोलूया म्हणजे डिस्कस करूया अं आहार विहार म्हणजे एक अं निरोगी निरोगी आयुष्य ह्याच्या विषयी बोलूया आपण म्हणजे, दैनंदिन जीवनामध्ये ते पण सगळं आलंच सोड, जस आपण नाण्यातला जस दोन बाजू असतात तशाही आपण दोन्ही
ऐक ना ऐक ना एक डाऊट आहे माझा अ तुझ्याकड थोडं कॉलिंगला टाइमिंग पडत आहे का? म्हणजे माझ मी केले कॉलिंगला टामिंग पडत आहे? हा तर माझ्याकड दाखवत नाही टायमिंग नाही माझ्याकडे टायमिंग दा होत नाही स्टॉप झालेला आहे तर मला तू थोडा म्हणजे, ओके तर मला एक दहा पंधरा मिनट म्हणजे मी दहा पंधरा मिनिटच फ्री आहे. तर मला तेवढंच डिस्कशन करायचं झाल्यानंतरहा
थोड कामच आहे मी आ कॉल रिसीव्ह करणार नव्हते तुझाऍक्च्युअली खर खरं कसं झालं आता म्हटलं खूप दिवसांनी कॉल केला आहेस म्हटल बोलूया माझ्याकडे पण इतका वेळ नाहीये. बोलूया आपण एक दहा मिनटं बोलूया ना! आता विषय काढलायचाच तर जस्ट आपणणी फार आवडेल हा विषय
हो कारण मला पण आता दहा मिनटाचाच ब्रेक मिळालेला आहे. ऍक्च्युली काय बघ असं काल लवकर उठायचं काय बोललीस.
असंच तुझ्या मनामध्ये प्रश्न आला का म्हणलं?
हो आता काय डेलीची लाईफ काय असू शकते म्हणजे काय रोटेशन पाहिजे. जसं आपण बोलतो की एक्झरसाईइज मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याबरोबर आहार देखील आपला इम्पॉर्टंट आहे.
हा तू आधी बोल मग मी ब बोलते माझं क्लिअर करते तू आधी तुझा मुद्दा मांड बोल
ओके झाले तर आपण काय म्हणतोय माहितीय काय एक्झरसाईज बरोबर आहार देखील असावा. तर माझ्या काय मते आहे. म्हणजे मी असा विचार करत होते ह्याच्या अगोदर की, लाईफ एकदाच आहे काय आपल्या बॉडीला सारखं म्हणजे सगळे पदार्थ खाऊन जगले पाहिजेत फॉर एक्झाम्पल आपण बोलतो की चिप्स खाऊया, एकदाच आहे वडापाव, खाऊया एकदाच आहे, परत परत लाईफ नाही मिळणार आपल्याला असं वाटतंय पण एवढं सगळं खाऊन तुला पटणार नाही माझं वेट लॉस एवढं म्हणजे सॉरी वेट ग्रेन एवढं झालेलं आहे. एवढ झाल आहे की मी आता वेट लॉस कडे फोकस करत आहे आणि आम्हाला काय आलं की, एक्झरसाइज सोबत बा म्हणजे आहार देखील असणे गरजेचे आहे आता मी फक्त एक्सरसाईज केल होत. तरी माझ म्हणजे वेट लॉस होईना झाले किंवा मी फक्त जेवण चेंज केल आणि एक्सरसाइज केली नाही तरी माझ वेट लॉस होईल ना तर मला म्हणजे, माझ्या योगा क्लासच्या मॅडमच्या कडून कस कळालं की त्या बोलल्या मला कि तुझा जस जेवण आहे. त्यावर तुझी बॉडी रिएक्ट करते आता समज तू योग्य प्रमाणात सगळं जीवनसत्व पूर्ण घेतलीस ए बी सी डी तर तुला सगळं आ सी मध्ये कस लॅक्टिक सिड असणे जेणेकरून संत्री आवळा असेल ह्याच्यामुळे आपल्याला पाय जळजळ होत नाही किंवा केस म्हणजे गळत नाही असे वेगवेगळे प्रकार म्हणजे रोग आपल्याकडे म्हणजे रोग थोडक्यात हा एक रोग हो की केसगळणे केस गळती, किंवा पायास जळज होणे, पायास दुखणे स्नायू म दुखापत, तर हे कॅल्शियम कमी पडल्यामुळे तर कॅल्शियम कशामुळे कमी पडते. व्हिटॅमिन सी मुळे, ज्जे जीवनसत्व कमी पडलंय आपल्या शरीरात तर मग असे रोग होतात तसेच त्याप्रमाणे करर्बतो कस् सिग्न, पदार्थ प्रथिने, ऊर्जा जी आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, एखादा ग्लास किंवा एखादा आपण तांब्या इकडून तिकडे ठेवतो त्यासाठी आपल्याला शक्ती लागते, बुद्धीला चालना लागते, आपल्याला मेंदू सर्व कामे म्हणजे समजव
हा संतुलन पाहिजे, ना आपल्या बॉडीमध्ये मेंदू मध्ये बरोबर बोलतेसतू
हो हो मग ते हे सगळ्याच जजमेंट कस एकच म्हणजे एक बॉडीचा एक पार्ट असतो मेंदू तो आपल्याला सांगत असतो तो सांगितल्या प्र रियाक्ट करत असतो, बरोबर णा हा मग आता असं नाही आहे की आपण आता छान दिसण्यासाठी वरून फक्त मेकअप करतो, आपण दिवस त्यातून दोनदा प रन दिसतो. पण हे वरून झालं ना आतून देखील छान स्वच्छ असणं आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर मला आमच्या मॅडमनी सांगितली. कि तू पाणी पिज जाा जास्त, व्यायाम ठेव. आणि जे पॅकेटमध्ये जंक फूड वगैरे असतात, ते अवॉइड कर मोबाईल देखील झोपण्याच्या पूर्वी घेऊ नकोस किंवा उठल्या उठल्या आपण लगेच कसं झोपताना आपण इन्स्टा स्क्रोल, इ्स्टा मध व्हडडीओ स्क्रोल करत असतो, बरोबर आहे?
हो हो स्क्रोलिंग तर अजिबात करायचं नाही.
हा न थांबता आपल्या आणि आपला अर्धा तास एक तास मण त्याच्यातच जातो. एक एकदा तर दोन तास कसे जातात आपल्याला कळत नाही, आपण म्हणतो एक पाच मिनिट बघूया जाईल टाईम.
्रेन पण नाही राहत
हो अगदी बरोबर मग त्याच पद्धतीने जर आपण म्हणजे जश धिबळ सारखे किंवा म्हणजे चालना देणारे जरी गेम खेळल पण तर आपल्याला थोड्या चालना बुद्धीला ताण पडू शकतो बरोबर ना मड हे सात क तू फक्त तुझ्या डेली लाईफ म दन जीवनात तू डाट प्लणेल ए ज सकाळ ते संध्याकाळपर्यंत काय करशील तर मला त्यांनी सांगितलं की सकाळी तू योगासने कर नंतर अ नॉर्मल पाणी पि जर तुझ्याकडून कोमट पाणी होत नसेल मला थोडािडिडट प्रॉब्लेम आहे तर मी कोमट पाणी पिलं तर मला थोड मळमळ यासारखं होतय तर मला त्यांनी बोललीत की तू नॉर्मल पाणी पी मग त्यानंतर तू जो नाश्ता घेेतस तर मला असं वाटत होतं की नाश्ता अवॉइड केल्यामु आपलं म्हणजे वजन कमी होईल तर असं नाहीय तर तू नाश्ता देखील करत जा पण तो नाश जसं की हेल्दी असला पाहिजे जसे की आपण मुगाचा डोसा तो त्या पद्धतीने मुगाच्या डाळीपासून बनलेल्या डाळीपासून बनलेला तो ढोसा किंवा म्हणजे फळे घेत जातो सकाळ सकाळी सपरच वगैरे सीजनल फळ हे घेतलंच पाहिजे अस पूर्ण म दिवभ होत दैनंदिन जीवनाच त्यांनी रुटेशन सांगितलं आणि आता माझ तीन महिने चार महिने झाल की मी व्यवस्थितरित्या हेल्दीी जीवन जगते तुझ कस चाललय तुझ काय मत आहे दैनंदिन जीवनाबद्दल.
मला कळालं तुझा काय पॉईंट होता पण माझं कस आहे तुला सांगू दैनंदिन जीवन बरोबर आहे त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी ऍड होतात म्हणजे मला असं वाटलं की दैनंदिन जीवनामध्ये आपण निरोगी राहणं पण तितकंच महत्त्व आहे म्हणजे अ एक निरोगी आयुष्य जगणं हे महत्त्वाचं आता त्याच्यामध्ये तू सांगितलीस की तू बाहेरच खातेस तुझा वेट वेट गेन भरपूर झालाय बरोबर आहे आता तुला सांगू काय आताच्या युगात म्हणजे आता चालू याला आपण जास् त बाहेरच खाण्या्यावरच भर देतोय कारण आधी अ सात्विक जेवण राहायचं आणि सात्विक पिकत पण होत तस त्या मानांन आपल्या बॉडीला आता नाही मिळत
आपल्या बॉडीमध्ये जास्त करून काय जातय मैदा जातोय प्रोसेस केलेले फूड जातात आणि आपल्या ला जरी छान असेल किंवा कायतर ते आपल्या शरीरामध्ये जातच आणि म्हणावतस आपल्याला त्यातून प्रोटी प्रोटीन्स म्हण कर्बोदके म्हण किंवा वि्हटॅमिन्स आपल्याला जे मिळत नाहीेयेत. आधीच्या काळामध्ये एक जरी भाकरी खाल्ली तरी त्यांना ती ताकद आल्यासारखं व्हायची होती. आ आत्ताच तसं नाही आपण जास्त हॉटेलमध्ये जर गेलो आपण घरचं खण्यापेक्षा आपण हॉटेलच जास्त बाहेरला बघतोय ना आणि हॉटेलमध्ये गेलावर आपण काय मागवतोय रोट्या मैद्याच्या रोट्या तंदूर रोटी असं म्हणतात त्याला हे अ आहे मला मु म्हणायचं काय हाय माझं म्हणणं काय आहे की ह्याच्यावर कि आधी जसं मिळत होत खाणं जे सात्विक आहार मिळत होता त त्या मानाने फार कमी झालाय आणि आधी त्या लोकां ना खूप प्रोटीन्स वगैरे मिळत होत
वंचित राहायला पाहिजे थोडं.
हा तुला साधच उदाहरण देते दुधाच उदाहरण घे आपल्या हा आपल्या घरी जे दूध येतेत
पिझ्झाच वगैरे हा. पास्ता मॅगी असलच खातात लोक आणि आताच्या दुधामध्ये पण बघ